हॅलो.
हॅलो हा! बोल.
हॅलो.
काय मोबाईल बघायलात का काय?
कोनं?
रवी
होय होय!
हूं, हूं आवाज याया लागलाय ग!
हूं हूं! म्हणूच म्हणलं न कोशच होय. ते माहित आहे की मला कुणाच वांड झाल्या पाठीफेकून मारली तिला टन्नू आला.
आणि. हं
आणे दस का तिसऱ्या दिवशी चाकू फिकून मारली. डोक्यात लागलं, डोक्यात म्हणजे जरा, ह ज्या डोळ्याच्या जरा साय बाजूला लागलं. कपाळात रक्त आलं हूं. बाबेची हातात काय घावल ते मरून फिकते.
बाय
लागल बिगल काय मक ना बबलन मारली
हो
हम्म असले पर्गे झाल्या त
हो आगावच आहे कि म
हो का वरेन बरा मनाच पाळाला
हम्म
हम्म
वानडलेख म
काही नाही होय लागा झाल्या. आळकत नाही. जरा साडी घाठली हे आणि कपडे घाठले की म्हण कुठे चाललायचा.
परवाच नाही.
आह अ लगेच कुठं चालायचा बाबा तुम्ही कुठं चालायसा बाबा तुम्ही
म लागते
आमचं लगेच विचार.
हा पाठीमग लागत्या.
होय.
हा, म.
का नाही बाई बाळा चा फो फोटो कुट कबनूरातला लावलेला का स्टोरी.
होय.
हम्म. बोरजवळच,
बंटी,
किल् नव्हती होतीि ना व्हडे व त होती का हा,
हा होतो मी खरं मी. का बघितलं इथे,
तु घरात होतीस वाटत.
हम्म,
घरात होतीस वाटत ग
हम्म..
अरे काय विचाराल्या ती.
होय, झालं की नाही म्हणलेल.
होते थांब अनेक वीस मिनट.
हम,
मग.
तेच हेनी दाखवल मला..
हां.
हम्म इन्स्टाला लावलेली स्टोरी.
ह चांगल आलेय ते.
होय. चांगलं आलय.
आ.
काय? आवाज येईना व्यवस्थित काय म्हनलीस.
तोंडा वर मारलंय चपापा. होय.
हो ते तर लगाव होणार आता शांत आहे तेवढं पुढ दमवणार.
होय गपापा माराले का. तिनातोडवरर केस वडतय. टाकतीना वाढत केश होय.
ह बघ बाय हा हुशार. हुशार झालाय त जाणार हम् एवढाऐश रुपये मि काय का हम्.
बोलणक म्हनला.
हम्म.
सकाळी दोनही गुडग एक साथ के नाही. पुढं घलता.
हम्म.
आणि नाकावर पडला.
होय मग तेच सांगाल तो पडल बिडल लक्ष द्याेत जा म्हन लागल काय होय.
रडलाले.
नाकावर पडला असेल व. जोरात.
अ ते कस हळूहळू क नाही. एक गुड पुढ सारखं गुड्या रांगाला एक तो.
हम्म ते एकदम दोन्ही उचलला असेल
दोन्ही उचला आणि एक हात पुढे घेतला नाहीत तसच यालता पुडं आणि पडला नाकावर
हम्म लागला असल कि व जोरात
लागला असल रेड ला ना
हम्म खाली काही तर तर अंतरायचं मग टाकायचं खाली
होय
फरशीवर घालायचं नाही तसच
कराय पाहिजे
तेच की ब्लँकेट हातरायचं
होय होय हातरल पण राहते व ते व्यवस्थित गोळा होतय ग
होय त्यावर बसत नाही आता ते
होय जेवण करताना येतोय पुढं पुढं
हम् त्याला तर एकजण घ्यायला पाहिजेल आता
होय हे वढ ते वड करतोय
करतय होय की जेवण बीवन खाली ठेवत जाऊ नकोस गरम
नाही गरम नाही खाली नसते काय गरम
तेच की वढाय बिडायचं
वढतोयच आणि घेतोय
हम्म ते म्हणलं खोली अगोदर बारकी हाय हम्म द्यायच नाही कायच असल का तोंडात बिंडात घालेल हम्म रवी आय तोवर आवरून घ्यायचं
होय होय
आणि झोपल्यावर धुनं भांडी करायच बरोबर
मग तसंच करतोय झोपला कि मग कपडे धुतोय
हम्म तसंच करायच आता कडमडी झालय आहे ग ते
लय आगाव झालंय.
होय.
ऐकत नाही.
ऐकत नाही ते आता अगाव झालय आता.
होय.
हम्म. कमि आली सर्दी?
सर्दी आल्या कमी. मला वाटलं काय होते आज जास्तच. आले कमी सर्दी होय. आले कमी सर्दी. सर्दी कमी आल्या.
हम्म.
उमग - -
काय नाय बाय.
अ भाऊजी काय झोपलं?
होय. हा होय झोपलेत.
मामी
आहेत बरी हाइत सगळीजणं - -
हा हा. झोपल्या
नाही हाइत की
ह. हा.
तेनी झोपलतं सकाळी गेलते रानात
हा हा.
आलो बारा एक वाजता पावणे एक ला आलो वाटतं - -
पाणी आलत काय नाइ?
तेवाच चालतं पाणी आल्यावरचं आलो.
आलत
हम्म.
हा हा दुपारचं.
दुपारच आलत दोन दिवस झालं संध्याकाळीच आज आलं दुपारच
जेवण करतेला टायमिंगमध्ये यायला नको
हम्म. होय. येते तस कवा तर संध्याकाळच
आणि जेवण करायचं पाणी भरायचं असं होत आसलं
होय तसच होते.
आं
तसंच होतंय का
हा मधून का काय मिर कस केलत काय
नाही बाई चटणी घालून
निघाल व्हय मिरचीच पण छान होतय गरम गरम भातासोबत चांगला लागतेय‌.
हम्म लसूण आणि मिरची मिक्सर ला लावून घालून करायचं
हा तेच की
चांगले होते हम्म आणि हम्म फोडणीत घालायचं कांदा जिरं मोहरी मिरच्या जरा जास्त घातल्या की चांगलं होतय.
चांगला होतोय वय
हम् घरात कवा नसलो तर रजनी तसच करते्या झणुका पातेल भरून केली क झालं ह कामच झालं भाजी कराय लागत नाही आमटी कराय लागत नाही कढई भरून झुणका केले की झाले
हा खावा झुणकाच
खावा झुनकाच
हा झुणका खावा आणि शांत शांत बसा
हो हा खात जाऊदे आवडते सगळ्यासी मला नाही आवडत
खरं गरम गरम भातासोबत एक छान लागतय ग
हो
हम
मला नाही ब आवडत
गार हाहाहा छान लागतेय मी पण कध तरच करते तर
नाही घट्ट असला तर खाते पातळ मी खात नाहीे मला आवडत नाही
हण पा
हम्म गाण्याचा आवाज आलाय मोबाईल ला ह गाण्या चा आवाज ला मोबाईल
ह
हम हा रात्रीचा उठतोय काय
कोण नाही उठत
लक्ष ठेवत जाऊठून जायल इिकडं तिकडं
नाव इकडं तिकड जाईल ग पैशाला ते पडायचं बबलीची पुरगी सगळं घर फिरत्या ह
ते
हम्म काय कळत नाही ग त्याला वयस का हम्म हम्म
होय लवकर काम
ह सहाला सहाला
उठतोय ते लवकर ह आठला झोपत असलं तिला.
आठ लाही नऊ दहाला ह
होय आ झोपे टायमिंग वी बदलले वाटत अंगठा तोंडात घालायचं कमी आलय का नाही
नाही घालतोयस की
होय
होय कमी कुठ आला आता तर जास्तच घाण आले हाताला सॉक्स खालू का काय म्हणाले
हम सॉक्स घाल म्हणजे तोंडात जाऊ दे.
हम नाही बिना ह्याच ग. धाग्यात जरा
बिना धाग्याचा आणि ह्याचा असल तर तोंडात घालणारच कि ते.
तोंडात घालणारच होय.
तेला काय कळतंय ते सॉक्स आहे म्हणून तोंडात न घालता रहणाराय तो
होय
हम्म
चालतय ग दहा मिनटं झाले.
बर बर चालतंय हा ठेव ठेव. हम्म.
त्यात कशाला म्हणत्यात आणि